हॅलो हा नमस्कार दिदी बोला ना काय नाही अ कामच करत ते ऑफिसच बोला तुम्ही काय करताय
काही नाही माझं पण जेवण वगैरे झालं आणि बसले
ओके बाकी कसे आहेत
मस्त तुम्ही कशा आहात
हो मी पण मस्त
आपण असं अ आपण हम् असं म्हणजे आता बघा ना दारूवर व्यसन भरवू आता करतायेत सर्व मुलं वगैरे ण आताची पिढी एवढी छोटी असून म्हणजे बग ना सगरेट तंबाकू वगैरे ार वगैरे पक
म्हणजे खूप व्यसनाच्या आहारी गेलेत सगळे सगळे जम बघायला गेलं तर
हा आताच्या मुली पण बघा ना आता मी तिकडे बाहेर गेलेले णज ग्रुप ग्रुप मुलं मुली एकत्र बसलेली तर त्यांच्यात बाहेर असे तिथे ती लोक अशी म्हणजे डायरेक्ट कोणाला न भिता काय नाही कोणी बघेल असं काय. ते काहीच नाही ना घाबरता तिथे सिगरेट वगैरे मुली पण हे करत होत्या. होत्या म्हणजे किती वाईट आहेन हे.
हो आता. दिल्ली वगैरे सोडा. आता लांब कुठे जातय पुणे पण पुण्यासारख्या सिटीज मध्ये सगळे कसे लोक.
तेच ना हा म्हणे मी त्याच ठिकाणी बघितलं पण मी नाव घेत ला नाही हा तिथेच मी पण म्हणजे तिथेच भरपूर अशा मुली पण हे झाल्यात.
हो इवन एकदम जे जिल्हा्या. स्तरीय जे सिटीज आहेत ना. त्या शहरांमध्ये सुद्धा म्हणजे हे पाहायला मिळते आता जवळपासच्या. कि बाबा मुली सुद्धा सिगरेट किंवा दा वगैरे अस सगळं म्हणजे चालूच आहे म्हणजे त्या वसनी. ते व्यसन करतात असले लोक.
हो ना ते. मुलं पण म्हणजे बारीक बारीक मुलं पण आताची सतरा, अठरा, वीस या वयाची मुलं पण तेच करत आहेत. दारू सिगरेट म्हणजे त्यांना फ्युचर हा.
हो. तुम्हाला म्हणजे असं कश काय वाटतं की बाहे हे एवढं म्हणजे व्यसनाचं जे, चालू आहे सध्याच्या जगात हे कशामुळे असं म्हणजे होत असेल एवढं.
या गोष्टीत बघा ना आता आई वडिलांनी पण पहिली गोष्ट म्हणजे हे करायला पाहिजे काही काही-काहीच्या आई वडील पूर्ण सूट देतात आणि आत्ताची अशी आहेत ना पिढी काय करतायत. आई वडील म्हणजे आता जे आपले पप्पा करतायत तेच बघून त्यांना ती सवय आता बघा ना किती अशी दारुडे लोक आहेत. आता आमच्या इथे जाशी आहेत ना म्हणजे भरू भरपूर दारू पिऊन येतात आणि म्हणजे घरातच मुलं बालांसमोर, त्यांचा म्हणजे बायको समोर सगळं भांडणं चालू आणि म्हणजे, त्यांच ते माहित आहे. काही ना काहीतरी चालूच असतं त्या हनी पण मुलांना म्हणजे असं वाटत की बाप्पा असे करता येत ला. मग आपण पण. त्यांना ते हे त्यां ते पण संस्कार तेच होणार ना नंतर आई वडील जे करतात.
ह घरातल्यांच. हो म्हणजे घरातल्याचा जो म्हणजे वागण्याची पद् पद्धत आहे त्याच्यावरूनच म्हणजे मुलं पण शिकतात थोडं हे सगळं. पण काय काय म्हणजे घर कुटुंबामध्ये कसं होतंय की म्हणजे आई ना माहित नसत की बाबा आपलं बाहेर मुलग काय करतो. म्हणजे ते पूर्ण अस विश्वास ठेऊन ते बाहेर मुलाला ठेवले अस किंवा पाठवले असतात आणि त्याच म्हणजे एवढा गैरफायदा म्हणजे सध्याची मुलं घेतय, त्याच्या मग हे एवढं सगळं वाढत चाललंय आणि एकाचं बघून दुसरं, दुसऱ्याचं बघून तिसरं असं होऊनय ना पूर्ण असं म्हणजे सगळ्यांनाच अशी म्हणजे सवय लागली आहे व्यसनाची.
तेच ना मला
हम्म लांब कशाला माझेचे अ काही आहेत ओळखीचे ज्यामध्ये म्हणजे त्यांचं वय तर खूप कमी आहे पण त्यांचं जे दर्शन बघितलं तर इतकं हे आहे ना की म्हणजे मला सुद्धा असं अजब वाटत किंवा म्हणजे अं प्रश्न पडतो की बाबा आता जेवढील आहारी गेलेत व्यसनाच्या पुढे जाऊन म्हणजेच काय होईल म्हणजे त्यांना त्यांच्या भविष्य म्हणा किंवा अजून करिअर किंवा अजून आपल्या कुटुंबाचं वगैरे अस काहीच म्हणजे टेन्शन नाही त्यांना म्हणजेंा त्यां स्वतःच लाईफ म्हणजे जीवन जगायला लागले एकदम बिंस्टणे कि चला काय होणार आहे अशा पद्धतीन जाऊन
तेच ना आणि ते तस आता ते व्यसन करतय त्यांना पुढे जाऊन त्याचा किती त्रास होईल शरीराला तर त्रास होणारच आणि नंतर मध्ये आणि एवढे आता कुठे कामालाच नाही गेले तर एवढा खर्च कोण करणार घरातला सगळ्या गोष्टी कोण सांबळणार
हा तेच झाले तर
ते च म्हणजे आपला आता आपले आई वडील तेच ना तुम्ही बोललाता म्हणजे एखाद्या मुलावर विश्वास ठेवून आणि एखाद्या घराची परिस्थिती पण नसते तरी पण ती बाहेर पाठवतात मुलाला शिकला का तर त्याच पुढचं भविष्य आपल्यासारखं नाही पाहिजे चांगलं होऊ दे आपण जे आयुष्य जगलो होते त्याला नाही जगायला भेटायला पाहिजे. म्हणून कुठून पण ते ही काम करून मेहनत करून ते त्यांना बाहेर शिकायला पाठतात आणि मग हे आशेच करतात
हो ते खरं सांगायला गेल तर ते मुलांनाच त्या म्हणजे प्रत्येक गोष्टीची जाणीव असयला पाहिजे. पण तेच संध्या कमी झालंय म्हणजे आईवडिलांच्या कष्टाची जा हो नाही
नाही तेच जेव्हा आपल्यावर वेल येते ना तेव्हा त्या गोष्टी समजतात. पण त्यात वेळी ती पण निघून गेलेले असते ना मग काय उपयोगच नाही एवढं लेट समजून
हो आणि आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे ना की बाबा हा कोणाचा मुलगा किंवा मुलगी असशी काही व्यसनं करत असेल किंवा अजून काही असेल आणि की बाहेरचा लोकाला माहित असतं ना की बाबा हा हा असा असा ह्यांचा मुलगा व्यसनं करतो किंवा काय म ह्या पद्धतीने जर त्या म्हणजे त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांना जर सांगायला गेलं की बाबा हा तुमचा मुलगा असा असा व्यसनं करतोय त्याला तुम्ही थोडसं समजून सांगा किंवा असं काय तर त्या गोष्टीमध्येय ना म्हणजे समोरच्या माणसाचं जे हे आहे हे तो आहे ते ऐकून नाही घेत काही म्हणजे पालक त्यांना असं वाटतं की ते आपल्या मुलाची बदनामी वगैरे करतायत किंवा काय असं होऊ नये हं अजून थोडसं म्हणजे घडले जातात मुलं ते लोकांना वाटतं की हे लोक सांगतायत त्यांच्या मागची जी परिस्थिती आहे ते ते लोक जाणून घ्यायचा प्रयत्न नाही करत आणि मग परत तर समोरचा अस सांगणाऱ्या माणसाला काय ऐकायला मिळतं की तुझ तू तुझ्या घरातलं बघ जा
हो तेच ना म्हणजे आपण एखादी गोष्ट चांगली सांगितली का पण त्यांना ते वाईटच दिसतं हम
हा मग हे अशा गोष्टी घडतयत त्यामुळं काही लोक म्हणजे खूप काही लोक म्हणण्यापेक्षा खूप लोक आहेत ना असं म्हणजे अ सांगायला नाही जात ज्याची त्याची लाईफ ज्याच त्याच जीवन असं बोलून अ म्हणजे चाललंय आता कारण चांगलं सांगायला गेलं तरी ते सगळं उलट येतं ना त्यामुळे कोण असं जास्त सांगायला नाही बघत मग त्याच्यामुळे थोडस जास्त अ म्हणजे बिघडतच चालय पिढीच्या वेळी
होय की मग
पण सरकारने सुद्धा म्हणजे बंदी घातली पाहिजे
बंदी घातलीच पाहिजे तेच ना किती बघा ना आता दारू वगैरेची पण दु दुकान भरपूर आहेत बंदीच करायला पाहिजे त्यांनी सगळ्या गोष्टी
तुमचं असं आहे बाबा हे आहे ना म्हणजे तुमची कमवणूक त्या गोष्टींवरती आहे ना तर ते तुम्ही म्हणजे बंद केलं पाहिजे हे सगळं पूर्ण चुकीचं आहे सगळ्याना सध्याच्या पिढीला बिघडवण्याच काम चालू आहे
ह अ एखाद्याला म्हणजे मजबूर पण करत ह्या सगळ्या गोष्टी करायला
हम्म ते काही लोकांना टेन्शन आहे ते वेगळं त्याच्यामुळे घेतात
तेच्यानंतचेर जीव गेले आणि म्हणजे तो व्यक्ती करत म्हणजे करणारा करून जातो व्यसन काय त्याला करायचं ते पण त्याच्यानंतर होणार्या बा म्हणजे ऱ त्रास घर घरच्या त्रास होतो त्यां का आल्यावर सगळीच लोक शांतपणा आणि झोपत नाही बाजार असतात भांड असतात त विना तरी आपण काही बोलू पण नाही शकत त्यांना कारण का मग ब लोक बोलतात तो एक फिआलाय तुला नाही का समजत तू शांत राहायला पाहिजे आपण क पत सहन करणार सग्या कष्ट ते
हो
पण सण टिकता पाहिजे ना तेवढी सण करण
त्याच सगळ्या गोष्टी चालू आहेत
प्रत्येकाला समजायला पाहिजे ना
हम्
घरातली पण काय करू शकत नाही कारण घरातली काय बोलली का ते त्यांनाच हे करणार आणि त्याच्या ह्यानी किती लोकांचा जीव पण गेलाय आता ते तांबा वगैरे आहे त्याच्यावर तर स्पष्ट दिलेला आहे फोटो ते आता म्हणजे आपल्याला ऍड वगैरे येतातच त्यात बघतो म्हणजे दिलंय स्पष्ट की काय होईल त्याने तरी पण लोक खातयत म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा आपण नाही करायची आपणच आपल्या आयुष्याची वाट लावून घ्यायची असं झालंय
हो तेच तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे समजून घेतणाऱ्यालाच हे आहे
तेच ना वसन म्हणजे कमवा ना कमवा हिरा तेच ते पैसे कुठेतरी तुम्ही जे व्यसन करता तेच पैसे कुरी म्हणजे चांगल्या ठिकाणी वापरा
हो
चांगला होईल ते कावर प येऊन शग आपणच आपल्या आयुष्यात वाटलं होत
हो
समजलं पाहिजे
दुसरा
बाकी काय म्हणतय हो
आणि आता एक आता म्हणजे असं कसं म्हणजे बघा ना एखादां सिगरेट ओडत असेल आता तू म्हणजे तू एक तुला त्रास करून घेत असते बाजूचा म्हणजे आता रस्तवरून जातोय तो सिगरेट होतोय मला राग येतो कारण का तू तुला ते सण होते आम्हाला नाही होते त्या वासानी पण आपल्याला त्रास होतो बघा तो दूर येतो
होम
तेच समजायला पाहिजे कोमचा तुम्हाला त्रास होतय तुम्ही करून घ्या दुसऱ्यांना तरी नका त्रास देऊ चालेल छान वाटलं बूल